हा करताय
काय नाही आता अगा अभ्यास करत होती एक्झाम आली जवळ वाचू म्हटल थोडस आत्ताच ब्रेक घेतला तुलाच कॉल करणार होते मी तुझा कॉल दिसला मला लगेच तुझं काय चाललं हो सगळे मस्त मजेतेत
हो ना मी पण असंच कामावरून वगैरे बसले होते
हम्म हम् काय जेवली सा आज
आज वांग भरलं वांग केलेलंय चपाती भरलं वांग ते मी पहिले वांगी जे आहेत ना तेी थोडेसे तेलामध्ये अ थोडस फ्राय करून घेते म्हणजे चव छान येण्यासाठी आणि त्यानंतर मग अ फोडणीमध्ये मोहरी जिरे. कांदा बारीक टोमॅटो ते सगळं घालून मिक्स करायचं मग चटणी मीठ. हळद थोडीशी आणि थोडंसं. तुम्हाला जर म्हणजे सुकं वांग पाहिजे, असेल तर पाणी नाही ऍड करायचं. आणि थोडस. म्हणजे थोडंसं असं दाटसर हवं असेल तर थोडंसं गरम पाणी ऍड करून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि गुल थोडासा घालायचा.
तू ते वांगे कशी निवडते ग ते पांढरे असतात बघ ते निवडते का जांभळे कसे वांगे कसे निवडते तू
मी ना आता इथे कसं असत, म्हणजे छोटे जांभळे जे असतात. अ म्हणजे जर भरली वांगी करायची असेल मला तर मग मी छोटे छोटे ते जांमळी वांगी घेते आणि जे मोठे असे हिरवे हिर सब्जी थोडेसे पांढरट. तर ते भरीत जर करायचं असेल वांग्याच तर ते घेते.
ओके.
बाकी तुम्ही काय केलंय मग आज.
अ मी काय नाही आज मुगाची डाळ केली अ गं अगं काय झालं इकडे आमच्या इथे एवढा पाऊस जोरात म्हणजे आता. काल खूप पाऊस होता आणि आमच्या इथे ज भाजीपाला जो बसतो ना मार्केट आपण ज्याला म्हणतो ना तर तो का होता आणि काल एवढा पाऊस त्याच्यामुळे बाहेर जायलाच जमलं नाही मला. मग भाजीपाला पण नव्हता घरामध्ये मग त्याच्या डाळी साळी करू आणि डाळी चांगल्याच असतात गं प्रोटन वगैरे भेटत भेटतात त्याच्यातून पण मग करणार होत नाही. मग हे म्हटलं बरं झालं पाऊस मी आता एक दोन तीन दिवस डाळी करते म्हटलं मग खर तर सांगू का माझा मुलगा डाळी नकोच म्हणतो मग ही डाळ इथे त्याला डाळी पण कळत नाही. मग ती येलो डाळ, येलो डाळ, करत होता मग म्हटलं ती पिवळी डाळ का ती मुगा असते म्हटलं आणि सांगू का मी ना एक ऍक्टिवटी ती पण घेतली होती म्हणजे आमच्या इथे ना स्कूल मध्ये एक अँक्टिव्हिटी झाली होती. अगं तू बघ ना आजकालच्या मुलांना डाळीच कळत नाही म्हणजे को कोणती डाळ कसली तेच त्यांना माहित नसत सो म मी अँक्टिव्हिटी घेतली होती मुलांसाठी तर त्याच्यात सगळ्या डाळी ठेवल्या होत्या आता जश की मसूरची डाळ होती, उडदाची डाळ होती, मुगाची डाळ होती, अ नंतर मठाची डाळ होती, हरभऱ्याची डाळ होती, मग ह्या सगळ्या डाळी घेऊन आणि कोणती डाळ कशी ओळखायची तर ते मी त्यांना घेतलेली होती ॲक्टिव्हीटी होती छान पण तुला सांगू का मुल बाकिची बरोबर ओळखत होते आता नारंगी किंव्हा ऑरेंज डाळ म्हणून मुग मसुरी मसुराचे डाळ ते ओळखत होते पण मग त्यांच ना अ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ जी असते ना त्याच्यात खूप कन्फ्युज होतो. कन्फ्युजन होत होत त्या सारख्या दिसतात ना ग दिसायला मग मला आता त्यांना ते करून दाखवण्यासाठी म मी त्यांना काय सांगितलं की ठीक आहे तुम्हाला कॅन्फुजन आहे ना म मी त्यांना उडदाच्या डाळीचे दोन तीन असे दाणे खायला दिले दाणे नाही म्हणू शकत आपण डाळीचे डाळ खायला दिली ती खा म्हटलं म ती चिकट लागली त ती उडदाची आणि जी लाग नाही ती मुगाची. असं मग त्यांचं कन्फ्युजन त्यावेळी मी त्यांना दूर करून दिलं होत. तसंच ते मुलाचं पण घेतलं मी.
हा, हा, हा, हा मला असं काय वाटतं माहितीये का? म्हणजे मुलं तर मुलं लहान मुलं सोडा पण मोठ्यांना पण ओळखत नाही बऱ्याच बायकांना त्यातली मी पण एक होती. कारण मला माहे रीना इतकं नाही मला काम पडायचं काहीच म्हणजे माझी आजी होती काकी हो ती ना तर ते सगळे मिळून जेवण बनवायचे मम्मी, आजी, काकी मला किचन मध्ये कधी जाऊन मा म्हणजे अ माहितीच नाही की बाबा हा आणि ते कसं थोडं ते स्टडी पण असल्यामुळ मी जास्त असं मी जायचच नाही आणि ल जसं झालं तस मला मला आजूनही तूर आणि मूग मध्ये खूप कन्फ्युज होतंय कि ती लांबडी म्हणजे तूर का मग म्हणजे ये म हा एकत्र हो एक
हा काय वाटतं तुला एकत्र कुटुंब? पद्धती आणि आता तुही बघते, म्हणजे आता तू एक त्यात काय फरक वाटत तुला?
मला असं वाटत की एकत्र कुटुंब पद्धती छान असते म्हणजे तुमची कामं जर वाटली असतील ना तर माझी अजून ही एकत्रच आहे माहेरी काम फक्त तुमची कशी पाहिजे? म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी रोल, म्हणजे कामं वाटून पाहिजेत म्हणजे जे जे करून तुमच्यात वाद विवाद होणार नाहीत हा बाबा तुझ काम तु कर तु कर आणि एकत्र मध्ये कसं थोडी स्पेस पण म्हणजे भेटते ना की तुझ काम तु कर केव्हाही आराम कर काही म्हणजे तुझी जबाबदारी तु सांभाळ काय. हे नाही आणि कसं होत माहितीय का आता मला म्हणजे एकत्र असलेले खूप छान वाट त माणस जरी एक एखाद दुसरं एकटच एकटच बसून अस एकलकोंड वाटतं जरी भले माणूस बोल शिल्पने नसेल ला तरी इथं आहे हा आधार खूप मोठा वाटतो आणि माझे कसे आ आजी पण खूप म्हणे अशी बोलकी होती त्या मूळे मला छान वाटायच. तिथं आणि इथं जसं लग्न झालं ना. मला तिकडची खूप म्हणजे खूप जास्त. आणि आमची गल्ली पण अशी थोडीशी खेडेगावांमध्ये कसं असं थोडं कंजेस्टेड असतं ना. हा आणि जवळ जवळ म्हणजे दुस दुसऱ्याच्या च्या घरात जरी काय चाललय ते तरी ते लगेच म्हणजे अस कळून येत की हा बाबा असं वार अस की कुणाच काय चाललं काय नाही अस भले माझा स्वभाव म्हणजे खूप असं म शांत होते मी पहिले पण ते अस कम्युनिकेशन त्यां ऐकून वरे अस छान म्हणजे एक वाटायच की हा बाबा आपण माणसांच्यात राहत पण जस लग्न झालं ना. तसं मला असं. गोष्टी हे वाटायला लागल्या की हा मिस करते. परत दिवाळी वगैरे सण जरा आले ना अशा रांगोळ्या काढायच्या प्रत्य प्रत्येकानी आप आपल्या दारात मग तिची रांगोळी छान कि आपली रांगोळी छान छान म्हणून अ एक असं हे असायच. की आपण मस्त हा हा. आणि ते बघण्याची पण ही असायची ना की हा बाबा हिजी बघूया मग तिजी बघूया. मग ते काढण्याला पण उत्साह असायचा ते रांगोळी काढण्याला आता कसं होत. कि कोणकुणाच्या म्हणजे माहितीच नसतं की अपारमेंटमध्ये की हा आणि इतके म्हणजे हे ना बघत पण नाहीत कोणी काढली तरी हा ठीके आहे असं म्हणजे असं होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी माहिती का तिथ म्हणजे अस एकत्र असेल ना की आपल्याला कोणतेही म्हणजे जीवनात कसे वे प्रसंग येतील नाही माहिती तर ज्या वेळेला पण वाई किंवा घटना घडतील किंवा हे होतील त्यावेळेला सगळे असे म्हणजे सगळे असे धावून येणारे असतात मग ते खूप म्हणजे हे होत की घरात जर दोन चार जण असतील हा दु प्रसंगी तर म्हणजे खूप असे अ हे परिस्थिती होते जर एक दोन असतील तर हा हो खूप म्हणजे असं हे होतं एकमेकांना सपोर्ट होतो
हम्म हम्म
छान वाटत एकत्र ह्याच्यामध्ये
सग तुझ्यासारखंच मला पण खूप म्हणजे जेव्हा सुरुवातीला एवढं रडायला यायचं कि काय कोणीच नाही आजूबाजूला किती अगदी बका भयान वाटायचं गॅस वाटायचं कुठे येऊन लागलो खूप हे वाटायचं पण कस सुरुवातीला नवऱ्याचा थोडासा आधार असतो त्याच्यासाठी आपण ठीक आहे दिवस जसे अर्थात असतो सोबत म्हटल्यानंतर थोडस त्याच्यासाठी निघ म्हण आप संसारात आपला बाळ वगैरे मग त्याच्यानंतर रमत जातो आणि खरं सांगू का माणूस हा समाजशील प्राणी आहे सो तो समाजाशिवाय राहू शकतो नाही आणि शहरामध्ये नेमकं उलट चित्र आपल्याला दिसत दिसत आणि त्या सगळ्यात मोठी कुचंबना कोणाची माहिती का शहरात राहणाऱ्या ज्या बायका घरी असतात ना खर तर घरी पण भरपूर कामं असतात त्या बाबतीत काही दुमत नाहीये, घरी भरपूर काम असतात पण त्यात त्यातना जेव्हा सगळी कामं वगैरे होतात आणि दुपारी जेव्हा सगळे आपल्या आपल्या कामात म्हणे बाहेर ऑफिसेस जात जेव्हा शाळेत जातात तर त्यावेळी वाटतं की कुठेतरी एकल कोोंडेपणा किंवा एक आपण म्हणतो ना खूप मोठीे पोकळी निर्माण होते आणि काय करू काय करू एवढं स्ट्रेस येतो मग त्यावेळी वाटतं की घरा च्या बाहेर थोडसं पडायला पाहिजे एक स्वतःचा विचार करून करिअरच्या दृष्टीने थोडंफार तरी एक आर्थिक दृष्टा नाहीत आर्थिक दृष्टा गरजे आहे पण कुठतरी स्वतःला रमण्यासाठी कुठेतरी एक उद्योग पाहिजेच स्त्रियांना
हो बरोबर आहे ना मला पण तसच वाटत म्हणजे अगदी ना अस एकट बस न हे एकाच वातावरणात काम करणं सलाम आहे माझा कि जे तेच तेच काम त्या त्याच वातावरणात करताते
स्ट्रेसफुल असत ग त्यांच्यासाठी पण हे खूप स्ट्रेसफुल अस पण म अस असत क पर्याय राहत नाही आणि क योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे असं पण म्हणू शकतो आपण की किंवा मग एक त्यांना मिळ तो चान्स चान्स मिळत नाही माहिी संधीच त्यांना बऱ्याच वेळा दिली जाते काही काही बऱ्याचशा गृहिणी आशा पण आहेत ज्या त्यांच्या शाळेच्या वेळी खरंच हुशार होत्या टॉपर होत्या पण मग पुढे लग्न झालं मग सासू सासरे नाही मग काय गरज आहे तुला करण्याची आपलंच एवढं सगळं आहे भरपूर कशाला जॉब करते कशाला लोकची नोकरी करते. घरीच आपली मुलं सांभाळ मुलांकडे कोण बघणार असं कुठेतरी त्याला हॅमरिंग केलं जातं किंवा तिला आपण म्हणू शकतो कि तिच्या विचारांना दुसऱ्या दिशेने वळवलं जात आणि हॅलो ऐक ना हॅलो हॅलो तुला कर ते हा मी कोणीतरी पाहुणे आलेच वाटत खाली हा तुला करत बाय
हां हां बाय